हॅलो प्रथमेश. आवाज येत नाही नाही फोनात आत्ता उचाललायस म्हणून आवाज यायला लागलाय.
ति नाही मगाशल्याला पण ती ऍप बघतात तर
बोल की.
काय आता बोलू हे कर होतो रानात होतो. तेच्याच फोन तुझा उचालाय.
काय म्हणलास.
ह हा सगळ्या चिकला जात आहेत
कोणाचा चिकलाच हात आहेत. कार कुठे गेलायस. रानात हाय इथं.
जातो की मग काही करायला लागतंय.
मला वाटलं दिगंबर फक्त एकटा टाळू माणूस आहे.
काय.
मला वाटलं फक्त दिगंबर एकटा कष्टाळू माणूस आहे.
तर.
काय म्हणला.
काय आता करायचंय करायचं हाय.
प्रथमेश रान कितीे एकर आहे.
आ.
रान किती एकर आहे.
तुम्हाला किती वाटतय.
आमच्यापेक्षा जास्त. आमचं लागा एकरभर पण नसेल.
आमचा आहे दोन गुण
हा ऐकूयाेत का तुला.
आ.
ह एस पर चा कॉल चालू आहेर.
होय.
ह.
म्हणजे एकदम दोन कनेक्ट केल्यातस.
नाही नाही ओम्याचा फोन आहेर.
हो.
हो र प्रथमेश म्हणत दोनच गुंता आहे. दोन गुंट्यात काय केलंय चिक्कू.
आ.
दोन घंट्यात काय गेलंय चिक्कू.
चिक्कू कशाला करतोय.
पावटा केलाय.
हम्म.
त्याताला खरं किती एकर हाय.
नाहीय. नाही आई आज जास्त
दिगंबर ला आहे नव का.
दिगंबरला ही एक दीड एकर हाय.
एक दीड एकर
हम्म.
उस असतो नव्ह का सगळा दिगंबर चा.
मग काय
अ ह ह बाबु लायब्ररी ला जातोय वय?
होई जातोय वाटत अभ्यास कराय.
दिगंबरचा भाव मोटा. मोटा बारका कुट मोट मोटा म्हजी मोटा भाव हाय त्यजा. तुझ्या तुझ्या एवढा यशपाल एवढा आहे ना त्यो का अजून मोठाय र.
आपल्यान तीन वर्षांन मोठाय.
हं म्हणजे यशपालपेक्षा अजून एक वर्षानं मोटायं. ते सेम सन सनिगत बी ए झालंय आणि बी ए नाय आय टी आय झालाय त्याजा आय टी आ आर बी ए झालाय ना. आयटी आय पण केलाय आण बीए पण हा आयटी पण केला आणि बीए पण केलय. काय म्हणला? तुझा आवाज लई हळू येतुय बर का मला.
पुणा जा.
पुना जा. लालो काकांनी आय टी आय ला ऍडमिशन घेतलय वय काल.
काय?
काय प्रथमेश आमच्या इथं बी ए ला अॲडमिशन घेणार आहेस का? हाय बाबा. माणसं आएती सगळी माणसं आमच्या इथ बिएला. या कि आता मंग हं नाय आबा मी पोरगाय अजून माणूस झाल्यावर घेतो.
म आम्ही माणूस आय वय?
अ हं ह. ई ह.
आ
आ
काय आ
काय आता तुम्हाला
बर पिक्चरचं काय करायचंय?
पिक्चरचं वय यशपालला सांग येत नाय प्रथमेश म्हणतोय पिक्चर ला कधी जाऊया? ओडीसी. हे ओडीसी जोरातय वाटतं.
काय माहीत नाही मला.
हर काय किती झालंय हाय अजून अजून बरीच मिनट हायती गप बस.
हॅलो
हॅलो हॅलो बोल की. आर त्यो एक मित्र आहे र त्यान बघितलाय म्हणजे असं मला तर पॉझिटिव्ह रिव्हू येति ते बाबा त्या मुव्हीचा मला अजून निगेटिव्ह रिव्ह्यू नाही आला. निगेटिव्ह रिव्ह्यू ना जेवढं मला मी रि चालतय की तुझा काय आवाज कोण बघतय व्हय.
असंच म्हणज रँडमला दिलं तर चालतय. हा.
ह बोलायला दिला म्हणजे तुझा फोन दुसऱ्याच्या कानाला लावला तर
हा.
हा चालतंय की र.
आपला आवाज कुठे काय झालाय तिथे.
आवाज ते आपल्याला कसं कळेल रे कर्ड झालेला.
यशपालचे झाले तीन सोडा.
किती?
किती सोडा. तुझा कितवा ये ह्यो. माझा ह्यो एक वया गेला म्हणजे अठ्ठावीस ये णती ये एकोणतीसो आहे एकोणतीस अर तो उचचाललाच नाही.
मग आता हो.
अरे ते माझं काही येतच नाही की राव.
अर तुझं तू टिपी आत्ता टाकलायस रे दोन तीन दिवसांनी ईल की. ओ टी पी कोणत टाकला आहे मग टाक कि ती ओ टी पी.
कुठलात उख आलेलं हायतं.
कार कसं काय?
काय माहीत.
काय माहित आयफोनवर आला असेल र. काम करतो. थांब त्याला कॉल लावू दे.
आं.
थंड करून घेतल पाहिजे. भाऊ काही मॅनेजर मॅनेजर राहील. काय आता पाहुणा.
भाऊ म्हणला कोणाला नंबर का काय तरी टाकायला.
कोणार तेो नंबर कुठं नंबर टाकाय लागतो र मला तर तसलं काय आलं नव्हतं तुला कसले कसला यायला लागल. आर जेवला का आवाज लय कमी येतो. तुलाच कस यायला लागेल दिसल मला काय कळ ना. नमस्कार महोदय. आर प्रथमेशी म्हणंतय चालतय प्रथमेशी म्हणतोय हेव फोन मी दुसऱ्याच्या कानाला लावला तर चालतो का असं काय होत नाही ना. मशी मला म्हणायला लागला आहे त्याला